बोल ना.
काय चाललंय?
काही नाही. बसेल ए.
सा
लका काय झाले?
ल लॅब मध्ये होतो रे. हम्म बाहेर येऊ राहिलो.
फोन चालवले.
पाऊस नाही चालु वातावरण मोकळे मस्त. जर आवाज ये म लई आवाज येऊन राहिला खर खर
हा. हा.
लय आवाज येऊ राहिला गाड्या घोड्याचा.
नाही नाही एवढं काही नाही काही अडचण नाही. आवाज येऊ राहिला.
हा
हा येतोय.
हा काय झालंय बाकी?
काही नाही म्हणलं
हम.
लेक्चर द्या ना तिला. वेक्चरला नाही हायना?
लेक्चर ते योगेश सर जायले पोबरीला.
हा.
लवकर येणारे ते सात ते अकरा वाजता येणारे.
अकरा वाजत येणार आहेत?
हम्म अकरा वाजता ती म्हणणे आता अकरा वाजता येतो म्हणे
हा का मग केले असतील काल दोन तीन मग
ह पण ते कधी येऊन देईना असं होऊन जात ना.
हा मग याच्यानंतर एक केला असतं ना आता एक केलं असतं.
काय?
सिच्युएशन जसं लेक्चर होतं का नाही होतं मग तुला सांगत पहिले.
बरं बर तस चालल पण मग दोन झाले अस चांगलं झालं असत कारण की तो साईड चांगले दोन झाल्यावर.
हा
हा कारण की तो बेऊन जाईल ते झालेत चालू असं विषय मग
तो बैल झालू हो देई कारण की फोन तुल करेल त्याच्या
हा मी आलो होतो का त्याच्यावर
तस्की नाही राात माहित आ बर नाही बर.
नाही ना.
फोन फोनरीवरहि फोन न आलावर तू इन्कम चालू होऊन जात अस ऐकलत नाही ते.
हा हां.
तरी ऐंशी रुपये भेटता वाटतं तुला एका फोन ची
हो का?
हा. म्हणून म्हणतो तुम्ही कायतर चांगलं
हॅलो. बाकी झाली काय.
बाकी नाही रे पैसे देतो म्हटले. अमकला म्हण बोला पुुढे काय जेवण बिवन झालं का?
जेवण आज सकाळी झालं. क्लास नाही करत का आता?
नाही चालू हाय ना ऑनलाईन क्लास चालू हे अभ्यास चालू हे घरी.
काय चालू
तू करल म्हटल्यानंतर मला करण्या पडन काय तरी रे अभ्यास.
तेवढं आहे नाही तुम कसं आहे आता वर्षी. पेपर चालतो नवीन नवीन दिवस होता.
हम्म
मग ते अभ्यास न ते सहा महिने व्हायच्या चार महिने फ्री
नही आपला नवीन नवीन जोश नई आपला अभ्यास चालूये बाबा
हा आता त्याच्यामुळ का डायरेक्ट रुपयाची भाजी येते.
रिकाम कामून जात ते असं जोस जोश मध्ये होश होश खोऊन जातो म्ह
हा
हम्म त्याच्यामुळ म्हटलं मग बरं एकासा अभ्यास करून घेऊ तू करल म्हटल्यावर मला करणच पडणं
हा ती बॅच गेली
झाली येत्या
हम्म आठसे रुपयाला साठ रुपये ला चार दोन तिडून
बापरे लय महाग बसली
हा का
बेसिक बेसिक घे
हा पहिले पंधरा लेटर बेचे
हा
दरोज एक तास
दीड तास हेक्टर ये का
हूं ते पंधरा दिडच घंटा पंधरा केले होते ते विशेक
काय
हा
लकी बीस काय म्हणलं
पाचशे
भरपूर ये मंग
हा ना
आज जाणार ये का ग्राउंड ला जाणार ये.
हा म
तुझी काय बाब तुझी रनिंग होईले नय बी केली त होऊन जात ग्राउंड च
चालू त्या रोडा आपल्याला रिपिटेशन मारण ये तवा रनिंग वाढन एवढा महिना काळजी घे
तिड ग्राऊडसं ये तिड ग्रांऊड तयारं झालं म्हणे तिङ ग्राऊड झालं न नवीन
सांवगीला
हा
मी का रण नाही केला पु जात ग्राउंड ला.
कोणतरी पोर काय म्हणले ग्राउंड घ्यायला आणि ग्राउंड तयार झालं म्हणे.
ग्राउंड ला या आहे.
करून बसले फोन घेतला होता जोडेल.
अभ्यास चालू आहे का गणू भाऊचा.
हा मंग बीए चालू.
तिघेजण घर आलेले आहे.
ति नाही लेक्चर ला येतात.
येत ते लेक्चरला आज कुठं पहिलं लेक्चर आहे काल पहिलं.
हम्. तीन जाणे येणार मग लेक्चरला.
कोण? अ काय सांगा ती.
एक ते तुला स पास पास करतात तुला.
हाव का.
हम ऐंशी ऐंशी नऊ पाचे क होते ऐंशी गुणुले पाच कर. पाच अटी साडेचारशे करण्यार करतो पास. पाचच चालत ते एका जनाला.
पाच आठा पंच चाळीस चारशे होवून राहिले ना.
हम्म.
मग.
ह का.
तिथं आहे वरे आता तू फोनण तू म्हणतो नर जमणार नाही दुसरां. फोन एक फोन केला अस तुझ अज
बोलून मग म्हणजे हे झालं पाहिजे तेे.
काय आत्ता होऊन जाती आत्ता बोलता बोलता.
हा अरे वीस मिनिटं म्हणजे काय कमी का अभ्यास बुडतो ना.
वीस मिनिटच करू नंतर बाकीच तीन नंतर करू.
तीन मंग रानिंगलाच टायमाला करून दहा मिनटं अ जायला लागत आपल्याला आणि या टायमला दहा मिनटं लागत.
हा जाता जाता करू एक आणि याचा टाईमला ऐक.
नाही येता येता दोन होईन जाता जाता एक होईन.
हा जाता जात एक कोणी याच्या टायम दोन होईन का.
जाता जाता दोन होईन जाऊ या पा माझे दोन येल बाथरूम करून लग निघ तर वीस मिनिटावर होत्या.
ह वीस जायच्या टायमाला दोन होऊन जाईन रे.
हा यायच्या टायम दोन होऊन जाई ना.
हा.
बाकी काय चाललं अजून जेवण करून जातो की डब्बा घेऊन जातो मग सोबत?
हा डब्बा बी न्याला आणला आणि जेवण बी करून ये ईल ना.
हा का मग आता दोन होऊन जाईन ना आपली येऊ एक याच्यानंतरच एक क नाही?
हम्म पर पाठव, अं?
कितीक टाइम लागल रे आता झालं तरसक रायला आता आपला कॉल.
हम्म, त्यांना कळत नाही का? फ्रॉडची कामच ना सग राहली.
नाही रे बाबा, प्रॉड‌ करामऽ
नाही ना.
ट्रस्टेड ते गव्हर्मेंट ट्रस्टेड ऍप य ते, प्रत्येक महिलाकडं एप य, प्रत्येक पोराकडे जे गरजु पोरांसाठी ते मेन म्हटलं तर.
अच्छा.
हा ते आता कोणाच काही नाही राहत, कोणाला काही इन्कम नाही राहत, आता घरी बसत बसल्या बसल्या एखाद गरीब आहे त्याच्याकडे मोबाईल आहे ते बिचाराकडे काही नसल तर मग त्यासाठी नाही म्हणून असं मदत म्हणून ते, त्या गोष्टी या.
हा, तेवढं हाय.
हा.
बाकी झाडं गिडं लावले की नाही, तुम्ही शेता मधे बंधा रायला न ते?
लावीले ना, या वर्षी आमी पाय तीशेक झाडं लाविले.
तिसेक लावलेल, कोणते कोणते लावले?
हा, आंब्याचे सतरा
हम्म.
अन्न आणखी पाय आंब्याचे, चि चिचे ये तीन
बाकी, बाकीचे तेरा कोणती लावली?
नाही, सतरा आंब्याची अं हॅलो!
आं?
सतरा आंबेचे
हा हा.
आणि तिन चिचीचे हे वीच झाले न पाच नारळाचे लावाले, आपले ते मोठ नारळ नाही राहत का?
हा हा, मोटाले नारळ.
हा, ते पाचेय, अन आणखी पाय दोन जामाचे आहे, दोन चिक्कूच्या आहे.
आणि एक फनसाचे लावेले पाय.
हा काय, छोट्या छोट्याच असन का गुडघेपर्यंत केवढं लागल मग?
त्या कमरा लागल वा.
डायरेक्ट विकत घेतलंस वाटतं तसे याच्यामधून?
हा, ते गाडी येते न गावामधी.
हा हा.
त्यांच्या कडून ईकत घेतलाव मग कसं ते असे साईटला लावेल ते बंधाऱ्यावर.
हा हा हा.
हम्म.
भारीय मंग काही ताण नाही.
हा.
हम्म. विकत घेतल्या नंतर, चांगलय ना ते? कलमं बी क्वालिटी असल.
हा. क्वालिटीची गॅरंटी देईल ना.
सहा महिन्यात का तीन महिन्यातच फोडायला लागत्या म्हणत्या त्याला ते, खांद्या एवढाल्या होईसपरत.
बारा महिनेच नंतर खायला येईल म्हणे. पण आता लागेल रेन म्हणे त्याला. कहीला लागेल ए पहा.
हा. काही काही लागेल राहत्या. हा बरोबरए. आमच्याकड अरे पण म ते आम्ही घ्यायच्या टायमाला डायरेक्ट संपूनच गेला त्या कलमी - ते पब्लिक होती तर डायरेक्ट लाईन लागेल होती कलमासाठी.
हे दहाच सेकंद बाकीए आता.
हा. हा.
बाकी आता जेवण बिवण कधी?
आता बारा साडे बाराला.
हा का? बरं तुला परत करू का? आवाज येईनचा. हा.
होऊ दे ना जरासक थांब ना वर.
नाही नाही. लावतो मी परत.
बरं बर.